हॅलो.
हा बोलाना ताई.
तुम्हाला काय आहे ताई पोरं सोर?
हम्म, मला का मुलगा- मुलगी ना, दीदी भैया. हम्म, दीदी आता सहावीला ये अन दादा दुसरीला आहे.
बरंय मग.
हां स्वामी विवेकानंदला येत इथं शाळेत सावंगीला.
हा.
हम्म. आमची सारी तीथच टाकेल होती, आम्ही मांगच्या वर्षीच वेगळो झालोय, एकत्र असं जॉंइडच होतो आम्ही अजून. अन जॉईंडच होती म्हणलं आमची फॅमिली, मांगच्या वर्षीच तर वेगळं झालो आम्ही.
हाव का?
हम.
आ मग आता काय कितीक दिवस राहती कानु जॉईंट एकत्र आता?
हा आता कोनी एवढं राहत नाही ना. तरी बरंच जमलं दहा- पंधरा वर्ष होत, दहा- दहा वर्ष, पंधरा वर्ष झाले माझ्या लग्नाला.
हा काय?
हम्म.....
आपुण सारखेच असेल मग, माझे सतरा वर्ष झाले बघा.
हाव का? आ तेरामधी होएले माझं लग्न.
माझं दहा मधी.
हम्म, ह मग आंग मांगलचत
हा, पण आम्ही अजून जॉईनच हे
जॉईन्डचे का?
हाव.
हाव का बरं हाय का मग, चांगलं राहतं पण मग आता कसंय घरामध्ये सारे सारखेच नाही राहत ना थोडंफार होतं
आणि मुळात माझी जाऊ बाई माझी इथं नाही राहत ना.
त्येच्यामुळं हम्म. आमचे सारे आम्ही घरीच होतो ना, इध तिघजण येतं मंग तिन्ही घरीच होतो.
नाही अन आसती बी तर इथं आम्ही, अलग नसतो राहिलो ना. बईण हे ती माझी, बईणच होती ती.
हा, दोघी बहिणी सक
हा दोघी चुलत बहिणी, सक्क्या जावं हाय आम्ही.
चुलत बहिणी हे का, हा मग जमत. पण तरी बाहेर राहिला ना, तर घरी राहायचं बाहेर राहायचं फरकच पडतो पण
हा म.
हम्मम, समोर असलं म्हणजे थोड्या थोड्या गोष्टी हुन होतच एवढं तेवढं. काही बाया, बायांचं काही नव्हत आमचं माणसां त्यांच त्यांनला निस्तराय लागलं नंतर.
तुमचं ती नाही म्हणलं तू तर ते
अ, हं
भांड्याला भांड लागतच ये चालतंच ते
टाग ला तर समजा असं की भांडन आमची, एक म्हणजे तिघीचे बे असं झालेस नाही कडका कडकी काही. लईच राग आला ते लस एक घंटा दोन घंटे नाही बोलायच अन परत लागायच होत ताई, ताई करायला असं होतं आमचं.
हा, हं आता तुम्ही किती नंबरच आहेसा म?
मी मोठीय, दीपाली मदली, ती सापखेड्याची ति लहाणी होती.
हा, का तिच नाव काय लहानीचं?
लहाननीच पूजा हे
हा का
हम.
अ, अरे मग आता या दीपाली ताई माझ्यासोबत बोल्या तुमच्या मधले जाऊय का?
हा ती मधली जावूय
बरी, मग तीनच सांगितल तुम्हाला?
हा तिनच सांगितलं
हम्म.
नंबर घन तुमचा मंग ते मी ग्रुपला नाही ना म जॉईन तुमची? मोबाईल चेंज केला ना मी
हा का?
हम्, तीन नंबर दिला आता.
पण माझ्याकड नंबर सेव हेय तुमचा हा नंबर बी.
सेव हेय का? मग तिने एकदा मधी पाठवला होता पा, तुम्हाला, ग्रुपला जॉईन करा म्हणे त्यानला
हा मग मी ना मी, बरोबर ये त्या ताईन केला मेसेज मला एकदा पण मी जॉईन नाही केलं का, मी म्हणल कार्यावर कामच चालू नाही सध्या, कशाला जोईन करायचं.
हां.
मेसेज कोण नाही करत ये कार्यावर, आता झालंय तरी पण मी टाकू राहीलं ना.
हाव ना ना.
ते काय रे बा कोणाल आलं कोणालने ते मला डोकं खात बसतील ते.
हा होत अस ना मग ते. अमल कोण नेणार. ते जल प होई ना म्हण असल्या तला माहिती इथं.
हां.
हम्म.
नाही ते ज्यांना पण केलं चालतं दुसऱ्यांना पण ऍड केलं चालतंय. ना आशी. तुम्ही तुमच्या जऊबाईच्या फोन हुन बी ऍड होऊ शकता त्या ग्रुपला.
हा ती म्हणत होती मग मी तई आत मला ऍड करून घेते म्हणी.
करू शकतात त्यांना म्हण.
हम्म. झाले मग मिरच्या?
हम्म. अजून एक का तीच बाकी आमच्या.
हाछ लस न होऊन गेल त्यात मधच. लस न झालं बर्याच त्याच्यात. हम्म.
ते काय दोन दिवस आता बांधाचं नाही अजून. वाळू देऊ घरी सावलीत पण उटण कुटून झालाय आता जवळपास. राहिला दोन-तीन बारी अजून.
र नाही एक कामा झालं म्हणजे घरच्या कामाला मोकळ होत माणूस. मला पण सारच कराचं घरचं. आता ाळीला सुरुवात केली. आता आता तुरी बाराची. हरभरी पण देते म्हणलं रात्री टाकून आता संध्याकाली थोडं.
तसच ना म. आमच्या दार ते सगळ बाकी अस.
हम्म. बाकी चालू राह त मग तोरतला.
हाव. त्याच्यात हे दोन दिवस पाण्याने पण वेचीले.
हा ना ते नसल्याही हे झालं ना. ह आट असल मग पण तेस सांभवत नाही दई वचे.
हम्म.
हम्म.
नाही तर मागच झाल्यास का आमचे दोन तीन दिवस आम तेव्हा घरीच होतो.
हा. झालं ठेऊ का मग.
हो हो.
हम ह.